हॅलो हा
अ काय करताय
काय नाही बसले को तुम्ही काय करलाय
मी पण आत्ताच आवरलं बसले
होय
हम्म
ह जेवण के
जेवण झालं आवरून सगळं तुमच्यावरला
हाम पण आवलं तुम्ही आताच कॉल केलता काय मला
हा आता केलेला तूच
ायला का
थोड्या वेण करू का
हा ा साध्या कॉलर बोलला असतं ना पहिला म्हणजे कस बा आता अजून माझ्याप कच आहे
ह
हह ह ह
हॅलो